बोल की
काय करालयास?
काय नही आहे की चालू आहे आता चहा प्यालोय
हां हां
चाय पिउन झाला का नाई थोडं
सहा वाजले म्हणलं आत्ता चहा एवढ्या लेट..
आ
सहा वाजली की आत्ता चहा
होय आत्ताच असतोय.
हा हा..
चा चा चा पीउन झाला का न्हाई
होय मगाशी चहा पिऊन बसलो आता जरा सुजी केलतो खायला
हा कशी केलता मग सुजी कशी करता?
जे आता पहिल्यांदा केलतो परवा जरा मम्मीला विचारलेलो
हा हा.
मग डाल ती जमलेली, फक्त जरा असं गुळ कमी पडलेलं.
हा, हा.
नाही तर झालती, चांगली झाली.
हम्, कशी करायची मग सुजी ती?
पहिला तेलात भाजून घ्यायची सुजी.
हा.
नंतर मग एक पाच -दहा मिनिटं तेलात भाजून घेतल्यावर मग. एक पेलाबर पाण्यात गुळ घालायचं. हा. मग, गुळ घालायचं. नाही, थोडं येलदोडची पावडर घालायची.
हां, हां.
मग, गुळ पूर्ण इरगळोपर्यंत ठेवायच गॅस. नंतर मग. त्यात भाजलेली सुजी पाण्यात घालायचं.
हा.
आणि एक पाच -दहा मिनिटं झाकून ठेवायचं. सोपच हाय लई अवघड नाही.
आ, हा.
तुम्हाला येत नाही कि काय?
नाही मी कधी केली नाही.
का?
हा.
ते कसं जिम साठी वेट गेनिंग साठी आहे ना ते, त्यामुळं खातोय रोज. सूजी, परतकेळ, अंडी, बटाटू.
मग, ते जिमला पण जायाचं, वेट पण कमी करायचं.
वेट कमी नाही, वेट गेन.
हो, गेन काय? हा, हा, हा, हा, हा, म वाढतय काय?
प्रॉपर डायट असलं की वाढणार.
हा, हा, हा एकेकाच कस असतय, एक -एक जण बारीक असत्यात. आणि जिमला जात्यात, तरी पण बारीकच राहत्यात.
हम्म.
वाटत नाही जात्यात, म्हणून म एकेकाच अंग वाढत नाही नाही नी.
त्यात माझ कसं, माझी जरा उंची जास्त हाय ना त्यामुळ जरा बॉडी
हा, हा, हा.
जिम मध्ये तर मोट्ठी पोर मला इचारत्यात. शेट मारताना, कसं मारायचं गा, म्हणलं दादा चेष्टा करालाय काय म्हणलं.
मग काय आणि कोण हाईत काय पोर सोबत जिमला?
पोरं भरपूर हाय आता, आम्ही पाच -सहा जण हाय. एकत्र जातात, कुठली गल्लीतलीच हाईत. हम्. आता जायचं की, साडे-सहा, पावणेसातला जायाच.
हा, म दोन तास?
हम्म, साडे-सहाला गेले की, साडे, आठ पर्यंत येतेय आठपर्यंत, आठ -सव्वाआठ पर्यंत.
हा हा.
तवा आम्ही एकदम मारतोय ना सगळेजण त्यामुळ जरा वेळ होतोय एकटा असला कणी कसं आवरतय तासाभरात.
हा हा
यायचं आठ सव्वा आठपर्यंत यायचं-
हम्म हम्
जरा काय तर टी व्ही बघत बसायच थोडा वेळ.
मग डायट ला काय मग तेवढंच केळी.
होय केळी अंडी बटाटू सुजी. परत खारीख हेच की
किती फि आहे म जिमला-
आमच्या इथं आहे की आता आता वाढवलय ह्यावेळी-
हा हा
आता सातशे आहे महिन्याला.
हा हा
म्हणजे आम्हाला तसं कमीच आहे जुनी पोर आहेत कनि ती पहिल्यापासन-
ह
त्यांना कमी आहे हे आता नवीन हे याल्यात त्यांना सातशे दिला
हम्म हम् हम्
इथं आहे आमच्याच घराजवळ एक दहा मिनिटात.
ह बाहेर जेवाय तेन जाताय का नाही.
जेवाय जातोय कधी तर महिन्यातन एकदा दोनदा. सारखं नाही घरातलं कावत्यात नाही पप्पा.
पप्पा जरा वांड आहेत आमचं. त्यामुळे सारखं नाही महिन्यातन एकदा दोनदा.
म नॉनव्हेज खायला.
होय काय बाहेर गेलं की तेच बाकी काय नाही.
कुठं चांगल मिळते नॉनव्हेज.
बाहेर गेले की
ह हा कुठे कुठे खाल्लाय म आता काय
आता इथं नवीन एक झालंय आमच्या इथं आपलं हेच्यापाशी- गावात नवीन एक झालंय-
हा हा
चौदा एकोणपन्नास म्हणून आहे.
हा हा
तिथं जेवण आता दोन वेळा गेलतो तिथं भारी असत जेवण मस्त.
ह काय थाळी सिस्टीम आहे का प्ले कितीला.
कसं घेईल तसा आता चिकन मसाला घेतला दोनशे तीस- असं वेगवेगळं असतं नाही कोल्हापुरी मालवणी मालवणी अडीचशे रुप- रुपये
म्हणजे सारखं जाताय वाटतं नाव रेट तेन पाठ आहेत तुम्हाला.
सारखं नाही सोडा. पांढरा रस्सा क्वालिटी असते तिथे एक नंबर. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा
हा हा हा.
आहेत आता भरपूर झालेत धाबं, हॉटेल वगैरे
होय.
मग काय विषय नाही.
तर हायवे वगैरे भरपूर आहेत.
हा भरपूर आहे. कधी तर महिन्यात नाही एकदा वाटलं की जायचं. मित्राला कुठलं तरी घ्यायच सोबत.
हम्म हम्म हम्
हो मग. मग जेवण वगैरे?
अ आता करायचं की
हम्म हम्म. मग आज काय शुक्ररवार आहे. काय स्पेशल वगैरे काय आहे का नाही?
नाही स्पेशल पण काय नाहीये. आहे तेच आता.
हा हा
हम्म
चिकन वगैरे काय? शुक्रुवार आहे ना म्हंटलं.
आज कुठंला स्पेशल?
पाउस पण आहे की नाही तिकडं?
अं पाऊस? होता मगाशी. आता जरा कमी आलाय, आता नाहीये.
हम्म हम्म. मग घरातलं आवरलं?
अं
घरातलं आवरलं का नाही?
काय नाही अजून, आवरायचं आता.
हम्म, हम्म मग भाऊजीं ते?
गेले.
आ
कामावर.
कामावर व्हयं, कितीला येत्यात?
त्यांनी येतात की, आता येतील सातपर्यंत.
हा हा. आणि काय?
आणि तेच आम्हाला पण जरासं जायचं होतं आज बाहेर जेवायला, म्हणून विचारलं? कुणीकडे जेवण, अ कुणीकडे चांगलं मिळतंय जेवण?
गावात आहेत भरपूर हॉटेल.
आ हा. काय आता जरास, विषय जरा असंच चोवीस तारीख आहे आज. अ हं त्याच्यामुळे. या जरा सूर्याला जायचं प्लॅनिंग चालू आहे.
सुर्याला. कुठ आलं हे?
सूर्या गावात आहे गावात. मला पण अस प्रॉपर काय पत्ता माहित नाई.
हम्म हम्म
गावात आहे. ते पण बहुतेक थाली सिस्टीमच आहे
म्हणजे किती महिने झालं न..?
सहा
सहा महिने झाले काय? मग मला पण घेऊन चला. नवरा बायको जाऊ नका दोघं..
ते आता वर्ष झाल्यावर.
घरला तर काय बोलवनसा. तोंडाच पाणी संपलं लाळ टाकून टाकून.
बोलवायच की आता. सांगितल की बोलणार आहे म्हणून.
बाहेर तर न्या.
हम्म
मग कोण दोघंच जाणार आहे काय आज?
हम्म नाही सगळी कुट काय दोघ हम्म.
हा मग आणि काय विशेष. मग काय नॉनव्हेज खात नाहीस तू..
होय व्हेज की आता. व्हेजच खायचं.
सूर्या काय भौतिक व्हेज च आहे वाटतं पूर्ण.
ह का तू या मला माहित नाही मी नाव पहिल्यांदा ऐकल.
हम्म थाली सिस्टम असर तिथं.
होय
हम्म वाईट तर थाळी.
हां हा
बघूया आता आज केल्यावर, हम्म. गावातच आहे.
दुपारी दीदी पण लावलेली.
हम्म हम्म
बोलो.
हा हा
तू सांगितलं का तिला?
होय
हा मी लावणारच होतो जेवाय बसलेलो.
हम्म
मग जेवण लावायचा म्हटलं.
हम्म.
तोवर तिनं फोन केलेला.
तुझा पण केलास ना?
होय पहिला मी पहिला ती केली. ती म्हणली मला माझं काय चार पाच मिनिटं बोलत चालते म्हणली, मग मी केलं.
हम्म हम्म माझ काय झालंय झालंय खरे ते अजून ते. कॉल दाखवायला लागले मग बोलायचंच म्हटली दीदी.
बर.
हम्म! आणि काय विशेष?
विशेष काही नाही
जरा लवकर सांगाय पाहिजे कन्हीं आपल्याला एक अनेक चार दिवस अगोदर सांगित तर झालं असत.
व्हय. ते काय होते म्हणजे आता कसं झाला माहिती आहे ते आता ग्रुप लेडीजांचं जास्त आहे म सगळे जास्त भरपू पूर लेडीज आहेत त्यामुळे ते एकमेकींना कॉल करून ते होते तस जेंट्सचं न्हाय हाय.
मगाशी एकट्याला फोन लावलेला ते तर काय म्हणला रात्री घेतल्याली. विचारलं किती कॉल झाल्यात काय म्हणला रात्री घेतल्या म्हणला मी.
त्या श्रीला पण कर काकांना पण कर.
श्रीला दुपारी केलतो तो यालता कॉलेजमधून आल्यावर फोन कर म्हटल्यांल. करालाय जिमला जाणार.
तर लगेलगे लागत्यात. काय त्या मम्मी तेंन तुमची घरातच असत्या का काय?
मम्मी गारमेंट ला जात्या.
हम्म, किती वाजता सुट्टी करत्या?
आता इत्या सहाला.
हम्म हम्म!
पप्पा
पावणे नऊ ला जात्या दहाला इत्या प
हम्म! सुट्टी किती वाजता झालती कामावरन?
सुट्टी तीन लाच की.
हा हा रोजच सात ते तीन हाय काय? आठवडाभर हाय.
नाही आठवडा आठवडा शिफ्ट बदलत्या एक आठवडा सात ते तीन मग तीन ते साडेनऊ साडेनऊ दहा वाजत्या.
म
काय आणि विशेष?
म आता जेवण काय नसेल. जास्त बाहेर जाणार म्हणल्यावर?
व्हय, आता काय तिघांचं जेवण तेवडं करायचंय
हा!
तेवढंच.
मग काय भारी हाय. म प्रत्येक महिन्याला जाताय वाढत सहा महिने पुढच्या महिन्यात सातवा महिना?
न्हाय नाही.
काय नाही अस का?
तस नाही आताच हा लई दिवस चालू होत जायचं म्हणून, मग आता काय कारण पण पाहिजे की जायाला. म्हणून थांबलं चोवीस तारखी आले म्हणून
हा मग आता काय? तर कारण काढून आम्हाला पण बोलवा
हम्म काय कारण नसल तरी चालतय. तर काय तुम्हाला कारणच लागत्या. म्हटल्या वर आता काडायां पाहिजे.
हूं बोलु दे की!
कधी बोलत्या बघा जरा मस्त तरतरी. तांबडा पांढरा खायाला.
तांबडा!
पांढरा रस्सा काय खोब पांढरा रस्सा काय खोबऱ्याचा असतोय नव्ह.
व्हयं खोबऱ्याचाच करत्यात.
हं हं हं!
त्यात पाणीं पन असतं वाटत घरात करायां याया पहिजे.
हा व्हय.
तुम्हाला येते का नाही?
नाही मला कुठे येते, मला काजू पनीर ते येतय जरा जरा.
हूं हूं!
हा मला काय पनीरची भाजी म्हणा, पावभाजी इडली, आं- पोळी असं करायला येते मला.
हा नाॅन वेज जास्त नाही ना.
हा!